हॅलो
नमस्कार ताई काय करताय काय नाही बघ आता दुपारचा निवांत चाललंय ह मी पण आताच आवरून मोकळी झाली चला म्हटलं लावू फोन
हा हा हा
हम्म हम्म काय चाललय बाकि काय म्हणत काही नाही आत तर ते व्रत करायचं होतं मला म्हटलं आता करून घेऊ म्हणजे आधी पण केलं होतं मी पशुपतीचं सोमवार पासून करा म्हंजे पाच सोमवार करावे लागतात, पशुपतीचं व्रत असत. अ तर हा आपली जी काही मनोकामना असली ना तर अ ती शंकरा महादेवाच्या कृपेने होते पूर्ण, जर मनोभावे पूर्ण केले तर. अच्छा हा काय काय अस म्हणजे ना, ते पाच सोमवार करायचे असतात आणि एवढं काही कठीण नसत. आपल्यावर असतं ते, आपल्याकडून जर फक्त फळ फळावण खाऊन उपवास होत असेल तर तस करायचा, एक टाईम सोडायचा असतो. म दिवसा तुम्ही फ्रु म्हणजे फळ वगैरे खाऊ शकता. पण जर नाही खायलं गेलं तर, साबुदाना खाऊन घ्यायचा असं काही नाही. आणि मग अ रात्री त्याच उपवास आपल्याला सोडावा लागतो, पण त्याच असं असतं आता म्हणजे आता मी पूजेचा ज ताट केला तर त्या ताटातलं आता मी मंदिरात गेली. जसं की पंचामृत घेऊन गेली परत फुलं घेऊन गेली, बेलाचे पानं घेऊन गेली. अ किंवा पाणी पण घेऊन गेली, तर ना त्यात आपण पूजा केली ना, तर त्यात आपलं आर्ध तसच उरू द्यायचं, सगळं नाही व्हायचं. आणि संध्याकाळी ते जे उरलेलं ताटातलं असत ना, ते न्यावं लागतं सोबत. म त्याच्यातल जर आपलं पाणी संपलं ना, तर आपण त्याच्यात थोडं पाणी वाढवू शकतो. पण बाकीच आपल्याला जस च्या तसं न्यावं लागत. म जसं की, आता तुमचा पहिला सोमवार असेल ना पहिल्या सोमवारी अ महादेवाला संकल्प करायचा. की मी या या याच्यासाठी मी उपवास करते. तर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. मी संकल्प घेते की, मी मनोभावे तुमची भक्ती करेल, हे व्रत पूर्ण करेल. अ मला हे व्रत पूर्ण करण्यासाठी तुम्ही अ शक्ती द्या असं. संकल्प करायचा आणि मग ग असंच मग आणि संध्याकाळी मग काय करायचं आता सकाळची पूजा झाली संध्याकाळी आपल्याला तोच ताट न्यायचा आहे ना, तर ताट न्याय सोबत आपल्याला ना पाच दिवे बनवावे लागतात, कणिकेचे छोटे छोटे. अ त्यातन गाईचं हा गाईचं तूप घालायचं दिवे बनवायचे. आणि ते पाचच्या पाच दिवे मंदिरात न्यायचे, मंदिरात नेल्यानंतर ह आणि अजून ना दिवे न्यायच्या आधी ना काहीतरी गोड प्रसाद बनवायचा. तो प्रसाद असा बनवायचा कि, आपण पाच पाचच्या पाच सोमवार तोच प्रसाद नेऊ आस म्हणजे जस मी आता शिरा बनवला तर, मला पाचही सोमवारी शिराच न्यायचा हा. किंवा मग आपण पोळी असते ना, ते पोळीचा गोड चुरा करत ता बघा गुळ घालून हा चुरमा हा. हा हा. तर तो केला तरी चालतो. मग तो ना असा एका डब्यात घेऊन जायचा तिथे आणि त्या डब्या ची, प्रसादाची तिथ पूजा वगैरे झाल्यानंतर त्याचे ना पाच वाटे करायचे, म पाच वाटे करायचे आणि दोन वाटे तिथं देवालाच अ त्याचा प्रसाद लावायचा. आणि एक वाटा त्यातला आपल्यासाठी ठेवायचा, तो परत आणायच असतो घरी. आणि ते जे देवे असतात ना ते पूजा केल्यानंतर, त्यातले जे चार दिवे असतात ना, ते तिथेच लावायचे. पाचवा तिथे नाही लावायचा. पाचवा ना, घरी आणायचा. आणि घरी आणायचा हा आणि मंदिरात नाही लावायचं. मग आपण जेव्हा, घरामध्ये प्रवेश करतो ना आपला जो मुख्य दरवाजा असतो ना, त्याच्या उजव्या बाजू जुला लावायचं त्याला. त्याची पूजा करायची. त्याला हळद कुंकू वगैरे लावायचं, आणि तो पूजा करायची दिव्याची. आणि तो दिवा लावायचा. आणि मग घरामध्ये आलं की, मग आप पण उपवास जेव्हा सोडायला बसतो ना, तर उपवास सोडायच्या वेळेस आधी जो आपण, प्रसादाचा एक वाटा आणलेला असतो ना तो खायचा. आणि आपला उपवास पूर्ण करायचं सोडायचं. अशे ना पाच सोमवार करायचे. आणि मग आपला जेव्हा शेवटचा सोमवार असतो, बाकीचं जेवण नाही केलं पाहिजे ना? नाही, नाही, खायचं खायच. खायचं. बाकीच पण जेवण जेवण. आपल्याला जे खायचं ते वरण भात. जे आपल्याला आवडेल, ते खायचं. हा पण जेव्हा आपण हे उपवास करतो ना, तर ते मांसा हार करायचा नाही. त्याचं थोडं पावित्र जपायचं. नाही का, हं, हा, हो सात्विक जेवण. जर झालंस तर, कांदा लसूनचा वापर नाही करायचा, ज्या दिवशी आपण उपवास सोडतो. झालंच तर. असं काही नाहीये की, म्हणजे महादेवाची भक्ती हा हा. हं. सात्विक जेवढं, हा म्हणजे ते सात्विक जेवढं आपल्या शरीरासाठी जेव्हा आपण उपवास करतो, त्यावेळेस ते चांगलं पण असत. ना. हं आपलं, आपलं चित्त शांत असत. तांमसिक जेवण केलं तर, त्याच्याने आपलं मन पण अस चंचल होत. आपलं च चित्त लागत नाही असं म्हणून. तस तर भक्ती देवाची तर, कोणत्याही देवाची करा. मनाभवाने केली, ह तर चालतं. आणि हो तूम्ही महादेव तर हा भोळा भाळाच आहे. त्याला फक्त मनाने जे केलं, त सगळं स्वीकारतो. म्हणून जेवढा आपल्याकडून झालं, तेवढं करायचं. आणि शेवटच्या सोमवाराला मग, एक नारळ घ्यायचं. नारळला थोडं- अ ते लाल कलरचा, हाताला तो कलावाचा दोरा बांधता बघा तो- तो लाल पिवळा. हा त्याच्यासोबत दक्षिणा बांधायची आपल्या मनानुसार. अं अकरा रुपये, एकवीस रुपये, हा आणि ते आपलं ते नारळ आपल्याला तिथं व्हायचं असतं मंदिरामध्ये. आणि देवाला सांगायचं कि म्हणजे, मी हे पूर्ण व्रत केलं आता हम्म म्हणजे माझी इच्छा तू पूर्ण कर. आपलं जे काही असेल ते. असं करायचं याच्याने मग तर मला पण अनुभव आले. एक, दोन वेळा मी केलं. तिसरे वेळा पण- केलं होत, तर चांगलेच अनुभव आले. चांगलं वाटत
आणि एक प्रसन्नता राहते ना, आपल्या मनामध्ये स सकारात्मक भावना राहतात. देवाजवळ जाण्याचं अ- आपल्याला साधन मिळतं एक. त्या व्रतामुळे आपण ते करू शकतो. च्या
हम्म, छान आहे. हा माझ्या आईने पण केलं होतं माझ्या आईने मलां सांगितलं तरं मी पणं केलं. मं मी तसंच- तुंन अं मागे आपलं मासिक शिवरात्री असते नां- तरं ते शिवरात्रीच्यां वेळेस मी हे शिवपारांयण पणं लावलं होतं. तरं जास्तं नाहीं तरं जेवढं झालं- तेवढं करतं चालायचं हां हां हां हां -
रमतं रमतं-
हम्मं हां आणि हो आणि देवं हम्मं- हम्मं पणं देवं कांहीं म्हणतं नाहीं की माझ्यांसाठी तुम्हीं एवढं- करां तेवढं आपल्या परीने जेवढं झालं तेवढं करतं राहांयचं.
बघं.. खूंप छांन माहिती दिलीत ताई आंज- त्यांचा म्हणजे आपल्या म्हणजे आम्हीं केलेलं- पणं अं सोळां प्रदोष- प्रदोष असतांत नां त्यांचं त्यांचं व्रतं केलेलं.
हां ते प्रदोषमध्यें आपल्यांला- पांढरच खावं लागतं नां जसं की दूधं वगैरें-त्यांच टे हो संध्याकांळी स्नांन पणं करावं लागतं आणि मगं- हां हां पांढरे कपडे घालांयचे.
असं आणि सफेदचं नैवेद्य- म्हणजे भांत साखरेचा किंवा असं नैवेद्य दाखवांयचा जे सफेद गोष्टी आहेतं तशा-
हां...
खीर बनवांयची- म्हणजे त्यांचाच नैवेद असां दाखवांयचा. हां हां हो हो असं-
मलां मलां पणं सांगितलं होतं पणं मलां हे ऑफिस वगैरें मुळं एवढंच- नाहीं शक्यं होतं हम्मं- आपल्या मनांला म्हणजे आपली ताकदं आपल्या मनांची ताकदं आणि त्यां- तोही वेळं पणं पाहिजेल नां हो नां असं आती वगैरें असं करूंन पुष्ट नाहीं- हम्मं म्हणूंन माझ्याकडूंन जेवढं होतं तेवढं करते. बाकीचं कांहीं नाहीं आपणं- आपलं मनं चांगलं ठेवायचं कोणां विषयी द्वेष- नाहीं ठेवायंचा सगळ्याचं चांगले हां हेचं आपल्या- आपलं मनाची चांगली चांगल होवो असावी- हम्मं चांगले असावेेत चांगले विचारं करावे हां.
पणं जेवढं चांगलं करालं तेवढं आपल्याला चांगलं मिळणारं नां असं
तेचं नं छांन वाटलं छांन हो आंता परंत आपलां श्रावणं वगैरें होईल सुरूं हां तेव्हां करायचं हो कां खरं म्हटलं त्राषाढच्यां हां वेळं हं एकादशी असेल आंता अशा
आषाढीची तयारी त्यांच्यानंतर श्रावणं
हो नां त्यांद पणं पां हो नां म्हंणे हे अधिक मासांत पाऊस पडतंच नाहीं म्हंणे अधिक मांस सं आपला की आहे शक्यता प पडेल तर पडेल
पडेल पडेल
तेच ना
चालेल ताई हा हा
काय करता आहे हम् ते माझा ना फोन लॉक होऊन गेला होता.
हा हा हा हा अच्छा
हम्म बाकी काय मग केलाका स्वयंपाक? हो केलान माझं काय नाही
चालूच आहे हे आप नेहमीच
हम्म हम् नेहमीची काम नेहमीची तयारी सकाळची संध्याकाळी स्वयंपाकची तयारी ह ते पण एक कामच असतं. तर रोज उठून सकाळी काय बनवायचं संध्याकाळी ना ते मोठ काम असत सग काय बनवायच संध्याकाळी काय बनवायचं हो ना त्याचा एक आज इकडं वातावरण झालंय वाटतं पावसाचं काय माहिती येतो की काय अंधार झालय ना पूर्ण आभारट. निघाल हे आमच्याकडे तर नाही आमच्याकडे ऊन हे कडक.
हम
पडेल तर चांगलंच आहे हम्म चालेल मग तई हा बाकी काय व्यवस्थित
चालेल चालेल
चालेल बोलू नंतर
ओके